हा तेच के कॉलेजच चालेल ना ते इन्कम सोर् अस नाही जर जा खर्च कराय वाटत नाही. तर आपल्याडे इन्कम सोर्सच नसेल तर आपण खर्च काय करणार?
इन्कम सोर्स आता तर काय चालू नाई, तू गेलतास ना मग झोमॅटोला तनऽ
अह डॉमिनोज, डॉमिनोज, ते डॉमिनोज तारात आहे ना, हिथ अवे्लेबल नाही ना डॉमिनोज,
म हीथं पण आहे ना कुठलं,,
इथ आता आप लिंकड चालू झालंय,, तर आम्ही असतो साताऱ्यात, कॉलेजला, मग इथून तीथ,,,,
ते पण बघयचं ना जरा मग,,, हॅलो, हॅलो,, हॅलो आवाज ईना झालाय,, हॅलो. ते टायमिंग स्टॉप झालेय का बग तुझं,,, सेकंड स्टॉप झालेय का बगऽऽ